हॅलो हा बोल.
हा हा बोला.
ह काय ग पंधरा कॉल करू पर्यंत फेस आला तोंडाला.
बाई मी तर एकोणपन्नास कॉल केले.
कस काय?
ते यालतच मला पुढं
तु लय बडबडालतेस म्हणून तुला द्यायला तिथ होते.
नाही ग बाई.
आत्ता पंधरा झाला आता तुझा सोळावा कॉल
व्वा आणि ते ट्रान्स्क्रिप्शनच किती झालं?
ट्रान्स्क्रिप्शनचं कर ना आम्ही आधीचं पेमेंट कुठे त्यांनी काय अजून देणार म्हणाल ते वॅलिडेशनच काहीतरी आले नो व्हलिडेशनचा काय विषय
ते व्ल आता बाकीचे जे बोलले आहेत बघ ते व्यव म्हणजे जे बरोबर आहे काय ते आपण व्हॅलिडेशन करायचंय म्हणा
आणि ते आपण किती राईट अड रॉंग केलं त्यावर पे असणार आपलं म्हण
होय.
अजून टास्क व्हॅलिडेशन चा आला नाही ना आपल्याना
नाही मला तर काय आलं नाहीये.
मला पण ते नवं तुला काल काय म्हटलं मॅम ते मला पण तसच सगळं एक एक तो ऑडिओ डाउऊनलोड करून मग यायला लागले ते
सारखं प्रत्येक ऑडिओसाठी?
होय.
ना माझं तर मी तसच कंटिन्यू केल आता झालं व्यवस्थित.
मला तसच यायला लागले अजून मी ते नऊशे किती तर झाले. पस्तीस का काय? तेवढंच झालंय कराया नाही मी ट्रान्स्क्रिप्शनचं कारण बहुतेक याच पे करणार आहेत की नाही आधी केलय त्याच मग?
का करतील की.
हमम मग मी काय केलो नाही आता पंधरा कॉल झालेत.
अमम माझ पण एक नऊशे एकवीस काहीतरी झाल्यात
हमम माझं पण नऊशे पस्तीस ते पंधरा पंधरा झालत्यात.
माझं रिचार्ज संपलेला अमम दोन दिवस
मी काल केलोच नाही तेे ट्रान्स्क्रिप्शनच काहीच
मी काय ते बघत नाही डायरेक्ट सबमिट करायलोय.
अगं मग ते राईट रॉंग असल्या शिवाय मग कसं पे करतील रॉंग असल तर सगळं
रॉंग असलं तर असलं चुकून गोळी लागली की लागली. काय काय? काय ते ऐकू येईना ऐक व्यवस्थित
ते तर हाय सोड ऑडिओ चांगलं व्यवस्थित नाहीेये.
हा आणि ते मराठीत टायपिंग कराया मला सापड ना ते कुठं काय काय हाय.
मला पण मराठी टायपिंग नियमात बोंब आहे त्यामुळ मी पण ते वर ते गुगलच नसतय काय ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी तसं करते खरं ते व्यवस्थित एक्झॅक्ट होत नाही गं.
माझ्यात हाय की पो की-बोर्ड मराठी खर ते हुडकत बसायचं कुठं की-बोर्ड, की-बोर्ड.
अ कीपॅड आणि की पॅड वाणी कि-बोर्ड तुला की-बोर्ड वाटालय ते
आम्ही की-बोर्डच म्हणतोय त्याला आणि आणि ते मला त्यात मराठी अक्षर सापडना झाल्यात.
होय मराठी टायपिंग सवय नाही आहे त्यामुळ अस हाय एकेकजण मराठी टाय पिंग हा मराठी टायपिंग एकेकाच्यात अधिपासन नाही ना त्यांना जमते ते पटपट. आणि सजेशनला पण वरती येत जातय आपल्याला येत नाही ते.
आणि ते उगचच ते टाइमपास का करायचं तेच्या
हा हा हा,
म डायरेक्ट सबमिट करायचं.
मम्मीच हेच्यात कार्य अँप घेतलं आजून एक एक पण कॉल लावलो नाही आहे सोड पण आज लिस्टमध्ये मम्मीच नंबर आलाय की. ते तिला व्हलिडेशनचं तिला आलाय बहुतेक बघाय पाहिजे मी आजून बघितलो नाही आहे.
हा हा ब माझं काय मला काय आलाच नाहीे आहे. राहूदे बाई हेच्याच हेच्याच
म्हणून आपलं हेच झाल्याशिवाय काय?
हेच्याबद्दल जास्त बोलाय नको आपल ऑडिओ चालल्यात दुसरीकडं.
ते पण हाय.
खरं आपण कुठं काय नाही बसले
दुसऱ्याच्यात जाऊन पण जरा जरा कामं करायची असतात पाहुण्यासारखं बसायचं नाही.
पाहूण्यांचं घर नाही माझंच घर आहे म्हणणार मी. आमच्या घरात पण कामाला मामाच गं.
मामाच्या घरला गेल्यास होय.
व्हय.
एकटीच गेलीयास काय मम्मी तेनी सळ्यांना घेऊन गेलाय?
नाही भाऊतेन आल्यात गँंग आल्या पिडायला.
काझीनस तुमची
आ
कझिनस भाऊ बहिनी गं
हा.
हॅलो! हॅलो! भाऊ बहीण कझिन्स काय म्हटलं?
हा.
इशू हाय जराजरा डब्बल व्हॉईस येते हीथ कॉल
व्हय. आणि काय?
आपण आपण काय रेसिपी बोलूया काय म?
जाई मला काय येत नाही बाई गप्प बस.
काय येत नाही मला येतय बाई सोड म्हणजे काय समजू सांग ह्यातलं कुठल?
त्यांनी कुकर लावायला येत नाही.
खुड यीस काय तू?
खरंच की हे बाकीच सगळं येतय मला.
लहान आहेस तू कुकर लावायला येत नाही, छोट्या बळांना लाव म्हणलं तर लावाईल.
अगं माहित आहे कुकर लावा येते खरं, त्यात माझा भात चांगला होत नाही. मधन.
डायरेक्ट लावता का दोन डब्या-डबा-डब्याला लावताय का तुम्ही डायरेट लावते. कुकरला.
ते पण ट्राय करून बघितलय, डायरेक्ट कुकरमध्ये पण बघितलय.
डायरेक्ट कुकर ला करायच लगेच होते बाळ. ते डब्यात बिब्यात घालून मग असं काय करायचं नाही.
ते पण येत नाही मला, आणि ते साधं पण येत नाही.
एक वाटीला, एक ग्लास काही तर घालतात.
हूं पाण्यात ये मदन असं शिज मदन. मदनच करपतय साईड न कुठतरी कच्चा राहतय. मधनच त्या कुकरच्या शिट्टी मधन पाणी बाहेर येतय.
मग तेव्हा जरा गॅस बारीक करायचा तुम सगळ्यांच वेगवेगळ असत ना दोन किंवा तीन ह्याच्यायावर होतय भात.
हं आणि, आणि एकदा मामा त्यांच्यात लावलेलो काय. खालणं भात करपलाय, वरण कच्चाच राहिलाय.
छान म मधलं, मधलं काढून खांल्ला काय.
आण लय कायकाय मी पण लयी वेळा ट्राय केलंय खर लय काय काय कारनामा केलंय कुकर लावताना
अवघडं ये म तुझ्या नवऱ्याच्याकडचं भाकरी, भाजी, आमटी करून घालतील भात? कोण करणार ऑनलाईन ऑर्डर करणार का, झोमॅटो करणार का?
नाही ग कॉन्ट्रॅक्ट करून घेणार की भात तुमच्याकडं
वा मगच मुलगी तयार लगनाला.
हा!
अवगड आहे.
होय म मला सगळेजण तेच म्हणतात कसं काय येत नाही, कारण मी लयी वेळा ट्राय केल ग सग शिक कोंल्यात मला मामी न शिकोंल्या, मम्मी न शिकोंल्या, आजी न शिकोंल्या.
तरी काय भात काय भात च न तुझ छत्तीस चा आकडाय आहे काय तो.
ख खरंच की नसं खायला येतेय मला भात, करायला नही येत.
आवड आवडत असेल जास्त म्हणून ते होत नसल हाताला.
हा आणि पातेल्यामध्ये आपण साधं करतोय ब ते येतय.
खुळीच आहेच एक, आ पातेलीचा अंदाज कोणाला येत नाही एकतर.
पातेलतलं येतय ते कुकर मधलं येत नाही मला.
ओयेस कुकरमध्ये एकदा धुवून मीठ घालून एकदा बंद केलं, दोन तीन सुिट्टी झाली की बंद करायचं वाफ हो ना आपोआप होतय आत, नंतर ओपन करायच पूर्ण शिफ्टी गार झाली.
हूं!
सोप्प तुला कनी हास, हासायला पाहिजे लोक
आणि त्या मधन भीती एक वाटत्या कुक
बुडतंय हूं ते रील बघून न्यूज बघून तसं होतय. व्यवस्थित एक अग, तो पण लावलं क नि शेतीला- जरा उचलून बघायचं की, वाफ धरते कनी. जर वाफ व्यवस्थित धरली तर, कशाला काय होतय.
अग नाही, आमच्या काकीचा कनी एकदा कुकर फुटलेला.
जवळ उभारायचं नाही त्याच्या.
कसला फुटलेला माहितेय काय- पूर्ण भात सगळं बाहेर, घरात किचन मधनं बाहेर.
होय, आमच्या इकड पण उडलेलं वर- त्या सिलिंग ला लागून तुटलेलं सिलिंग.
नाही आणि - अस वर लागून बेसीन मध्ये पडलेला आणि कुकरचं टोपण बंदच होत.
आणि भात कसा काय बाहेर आलता काय माहिती, प्रेशर न बाहेर आलता.
काय न्हवच.
असल्या कारणाम कर-
तुझ्या भीती आहे, अ तुझ्या म्हणजे मनात, मनात भीती आहे आणि हो- त नाही, म्हणून त्यामुळं ते व्यवस्थित होत नाही.
असं मित्रक होते तर आणि जरी ब करायला गेलो तरी, मी दहा वेळा चेक करतोय त्येच टोपण.
हम्म, मनात भीती आहे ग, तुझ्या म्हणून तसं आहे ते.
हं. आणि काय?
भाकरी बिकरी येते नव्ह?
येत्या ग, सगळं येत पोळ्यांसकट सगळं येते मला.
तेच म्हणालोय, तुला सगळ्या अवघड गोष्टी शिकल्यास, सोपी गोष्ट सोडून.
अगं मी ते अगोदरपासून कधी लावलच नाही ग, त्यामुळे येत नाही मला.
त्यामुळं तस झालंय.
हा, कुकर लावत नाही मी. पाहिजे असलं तर, घरात कोण नसलं की, पातेलात करून खातोय, खर कुकर लावणार नाही.
हम्म, पोटापुरत येते घे राहूदे.
आणि धुनार कोण ग, ते तेवढं कुकर उगचच त्रास.
होय, जरासं घाण आहे सोड म्हणजे ते, काम पातेला लगेच घासून- ते टोपण आणि हे पूर्ण साईडने घासू पर्यंत लय होतय थोड बास.
शिट्टीमध्ये त्येन वैगरे भात घुसलेला असतोय, ते काढा व्यवस्थित.
नाहीतर, ते वर, वर धुतलं पण थोड्या दिवसान मग ते घाण साचत्या त्यात.
होय, एक्स्ट्रा, एक्स्ट्रा काम आहे ते.
हो, म्हणून म्हणालोय माझ ऐका.
होय आणि भांडत भात शिजवा सगळी, कुकरला बॅन करा. होय कनि. होय बा, आम्ही आम आम्ही तर आमटी पण डायरेक्ट कुकरला करतोय, एकदम पट्टकन होतय.
हा, डाळ तेन घाल कुकरमध्ये लगेच शीजत्या सोड.
तसं आम्ही डब्ब्याला लावत नाही बाळ.
हं, तुम्ही डायरेक्ट ते लावताय, आमचं ते पण आहे, ते पण आहे, खर मी दोनी-
आम्ही डब्याला लावायची सिस्टीम लई वर्ष आधीच आमच्या बंद झाल्या. मोठ्या एकदम कुकर असायच त्याला दोन पेनन
ते तीन हा, ते तीनाचय प ते पाच ली पाच लिटरचं कुकर असतय ते. तीन डब.
तुला काय करत नाही आम्ही आता. दोन मीडियम साइज तीन तीन लिटरच हायेत. कर एकाला आम टी लावायचं. एका आमटी म्हणजे डायरेक्ट फोडणी घालायचं त्यातच. कुकरमध्येच फोडणी. होय त्यातच तेल घालायचं. फोडणी घालायचं सगळं. आणि शिट्टी दोन तीन होत्या का नाही. तीन झाली की, डाळ पण डाळ. म्हणजे लई सगळ्या आमठ्या आम्ही त्यातच करतो आणि. म्हणजे कस एक जीव होते ग त्यात.
होय. आमची मम्मी पहिला डाळ शिजवून घेत्या कुकरला.
नाही नाही बाई. डबल काम नाही. डायरेक्ट आग लगेच शिजतय.
होय सोड कुकर ना शिजतय लगेच.
का दोन त्या डायरेक्ट त्यात फोडणी घातल्या. एकदा डाळ घातली. विषय संपला. डायरेक्ट दोन श होते सगळं. भात दोन तीन कुकरेत आमच. भात लावायचं एकाला. आमटी कुकर ला लावायचं. भाजी फक्त भांड्यात नाही त कढइत, तेवढंच होते बघ. बाकी काय नाही. कुकर मध्ये पटकन लाम ये बाई. माझं तर लई अस अतू सारखंय बघा. जर असं माझं मला तर भाजी आमटी तेन सगळं व्यवस्थित लागतय बाई.
तू अगं मग तुझ्या पुढच्या पिढीच अवघडेय. तुझ राहू दे एका बाजूला.
करून देणारी व्हय. ही माझी. नखरा लई असणारे. आताच मम्मीलाच नखरा असतेय माझं. हे भाजी ते पाहिजे. आमटी पाहिजे. सगळं व्यवस्थित लागते बाई. रात्रीच काय चालतेय. भात आमटीचन. दिवसाच व्यवस्थित आमच्यात तसं नाही. म्हणजे सगळं अ करतातच. कारण सगळ्यांनाच लागतंय आमच्यात. आमटी त्यांन. जास्त आमटी लागते आम्हाला.
आमच्यात कुणाला आमटी जास्त लागत नाही.
तुम्हाला तस सवये ग आधीपासन.